कि ते हा जेवले मी पण
हम् बाकी काय
काय नाही बघा झोपलं बाळ
नाही अजून एवढ्या लवकर झोपत नाहीती
हम्म हम्म किती वाज वते
अ् काय म्हणजे दिवसभर पण झोपत नाही आणि लवकर पण झोपायला बघत नाही अकराच्या पुढंच तिचं झोपणं असंतय
हा हा हां
अकरा साडे अकरा
हम् हम आमच्यात पण तेीच आहे या हम्म
म्हणजे दिवसभर कनी हेच असतंय तिचं
खेळत बसायचं
हा बोला
हा खेळत बसते काय म्हंटलं
हम्म दिवसभर खेळतच असते ती आणि पण लवकर झोपायला बघत नाही
हा हा आमच्यात पण तेच आहे ते आमचा मोठा
हम
आमचा मोठा मुलगा आहे तो झोपतोय अकरा साडे अकरापर्यंत साडे अकरा पावणे बारा लय लय तर
हा
हम्म छोटा ह हो साडेबारा एक टायमिंगच टामचे हम्म आणि सकाळी पण एक एकदा लवकर उठतोय बघा ए.
हम्म आमच्यात हिच झोप. उठणं पण वेळाानं आणि उठणं पण वेळाानं साडे नऊ दहा पर्यंत उठत असत्या.
हा हा आमच्यातने हा वेळान झोपूनही लवकर उठतोय
हम
हा सासरे कस फिरायला जातात ना बाहेर सकाळी हम्म हा त्यांच्यासोबत हा त्यांनी जरा हल्लीत म्हटलं की हा उठला बघा हा बाबा चाललाय मी पण येणार त्यांना सोडतच नाही मग ते ह्याला रोज रोज कुठं घेऊन जायचं म्हणून त्याला जरा हे करून हा तेच की हा मग रोज कुठे घुऊन जायचं म्हणून त्याला जरा हे करतात तर नाही मला माहित आहे तुम्ही जाणार आहे मला सोडून जाणार आहे असं करत बसतेय बघा मग
हम्म ते लहान मुलांना आपल्यापेक्षा जास्त आधी कल्पना येत म्हणात कारण ते काही खोटं नाही
हा हा तो अगोदरच त्यांनी जरा हलली तर म्हटलं की हा उठून बसतेस
हम्म त्याची झोप कणी अशी. अ म्हणजे असं हे म्हणतात. तत्पर हा लगेच अस काही. तरी हालचाल झाली की लगेच जागेत असेल त्याला.
हा हा तस आहे त्याच.
हा..
कंटिन्यू आणि त्याला ताप वगैरे पण येणार असेल तर अगोदरच समजते बघा हा मम्मी ताप येणार आहे बघ. आगोदर आगोदरच पॅक होत मुगतव मममी तापेन रे बघ जर यालगलाय. आम्ही नाही म्हणते तोपर्यंत दुपार.
गोळे येत असले की नाही तरी पण मुलांना समजून जाते.
तो जरा कस असं कणकण आवाज काढतोय ना तोंडातना अस कणकण आल्यावर कसं हे होत. ते जास्त लोड झाला मग त्याला आतल्या आत तसं होत असणार आहे. त्यामुळे तू लगेच ओळते मी ताप येणार आहे बघ.
हा..
हम्म आणि त्याला कसं आता एक मागच्या दिवाळीपासून जरा फिट आलते एक दोन वेळा.
हो.
ताप आल्यामुळेळ हा मग त्यामुळे त्याला लगेच समजते मग तो पण घाबरतोय सडा. कारण फिट कसली वाईट आली होती त्याला.
होय काय म्हणजे ता. पत फिट आलेली काय.
हम् त्यामुळे तो कस जरा तो पण हेच करतोय हा उगच डॉक्टरांकडे जाऊनतो. वगैरे चेक करायचं सुया घुसून घ्यायचं म्हटलं त्याला पण जर घबरतोयच नाही तो.
अ घ.
औषध खा गोळ्या खा चालू करते. तापा आल्यावर पण मग मी पण कसं ते फिजमची गोळी वगैरे आहे.
हम्.
घेऊनच ठेवते उगच ते आपल्या डोक्याला ताप करत बसण्यापेक्षा वेळेवर घातलेलं बरं.
होय होय आणि कसं आहे म्हणजे तापात आलेल्या गोष्टी काय लक्षात येत नाही तो.
येत नाही येत नाही हा. त्यामुळे त्याच्या बाबतीत तर आमच्या घरातली मग सगळी घाबरतातसताापाला म्हटल्यावर लक्ष देत बसायचं त्याच्याकडे.
हा.
हम्म. पुसून गाडी स्वतःहून मग तो हा कापड घाल रुमाल घाल डोक्यावरती पोड जरा. पुसून काढ.
हम्म हम्म.
करते ना स्वतःच घेऊन बसते मिठाच पाणी घ्यायचं डोक्यावर पट्टी घालायच पिळून.
स्वतःची काळजी स्वतःच घेते वाढतो ओ.
हा हा हा स्वतःच करतोय सगळ तो.
एक एकदा. मुलं आईंच्या ह्याच्यावर न क नाही ल काय काय शिकून जातात.
होय होय.
आणि तुम्हाला मुलगी नाही ना त्यामुळ तु भविष्यात पण त्याचा तुम्हाला.
होय होय. करतेय तसं हा एक एकदा कस आता. हा भरपूर गोष्टीत मदत करते त केला म्हणजे करते. नाही म्हणजे काहीच नाही हा त्याच्या मोडनुसार अवलंबून आहे.
हम.
हम्म.
पण ठीक आहे म्हणजे ए एवढ्या लहान वयात एवढं. सग समज असण म्हजे ही पण एक वेगळीच गोष्ट.
होय होय. सगळं सांगाल का ह. होय होय नाही आता बॅग पण आता डबा वगैरे भरायला लागली की आपली स्वतःची. टिफिनची बॅग घेऊन यायचं स्वतःचा डब्बा हा डब्बा भरलास काय म्हणायचं. डब्बा घालायचं त्यानंतर ते जेवायचं ताट घालायचं. बॉटल घालायची सगळं भरतोय मग एक ईदा कसं स्वतःची बॅग त्यानंतर भावाची पण बॅग आणून ठेवते तस आमचा मोठा नाही.
हां.
स्वतःचच फक्त आणून देणार त्याच छोट्याच काही आणून देत नाही. अ ते त्याच त्याला घ्यायला संख्या की आसं
दोन मुलं असली की एक त्याच्या आपोजिट बरोबर अस
हम्म दोन मुलं आहेत आणि मग कसं मोठ्याला नको आमच्या काय काम सांगायचं नाही. ए किती सांगतेस ग असं करतोय मग.
हम्म चिडचिडपणा.
चिडचिडपणा असतय तस तस ह्याज नाही ह्याला न सांगता तो एक एकदा करतोय. मी त्याला काम सांगितलं ना मोठ्याला
हां.
त्याला सांगताला तोच ऐकतोय मग माझ अं लहान बाळच छ चांगला आहे ऐकते म्हटल्यानंतर कणई त्याला आणि जरा उत्साह येतोय करण्याचा मग तो लगेच हा तेवढाच ऐकतोय आणि हा.
करणार मग.
हा अजून करणार नको म्हंटलं तरी पण करणार हा राहू दे बाळ तू काय करू नकोस. ये नाही मी करतो थांब असं करतय मग करतय.
पण असावं म्हणजे मुलांना ते सवय असावं.
हा तेच की. सांगालय की आता मी त्याच्या शाळेमध्येच जाते नाही.
हा हा.
हम्म शिकवायला त्यामुळे कसं आता त्यांच्या वर्गावरती आहे. आता काय करतय जेवायला एक सव्वाईकला सुटलेला असते डब्बा खायला.
हा हा.
पहिला हा मग मी आणि कशाला वेगळी बॅग घेवून जायचं म्हणून माझा डब्वा पण त्याच्या बॅगेतच ठेवते उगच आणि लय ले लोड होण्यापेक्षा म्हणतय की किती कसं गाडीवरून जात नाही पहिला स्टार्टिंगला क्लास वगैरे असतात त्यामुळ एक वाजला की बेल झाली की जाऊन खाली जाऊन हात वैगरेधुऊन यायचं मग अ मुलांना ड्बा दिल्याशिवाय मी पण खात नाही. हा लगेच हा हा मग हा लगेच पहिला माझा ड्बा काढतोय टेबल वरती आणून ठेवतेो. हे गे म्हणतय म्हणजे मम्मी वगरे काय म्हणत नाही सथोडा शाळेत ट तर म्हणतय टीचर हे घ्या करतोय डब्बा आणून ठेवतोय मग आपला डबा घ्यायचं बेंचवर जायचं बस हा मग माझ्या टेबलवर आणुन ठेवायचं ए कुठे ठेवलायच म्हटल्यानंतर मग आणि पुन्हा
म्हणजे घरातच काळजी घेतोय असं नाही. त्याच्या रुटीन लाईफ मध्ये शाळेत सुद्धा तुमची तो काळजी घेतच असतोय.
होय होय आणि ते नाही ते आज बघा डब्बा घेऊन गेले नव्हते मी.
हम्म.
ह म्हणजे आता कसं सकाळची शाळा असते आणि जास्त टायमिंग पण नसते आणि कुठं भुका लागतात येवढ्या.
होय होय.
आणि कसं आता जरा चक्कर वगैरे याल त बीपी लो झालता आणि कणकण होती लय दोन चार दिवस.
बरं.
हम्म त्याला माहीत होतं ते मग असं गोळ्या औषध वगैरे खात होते.
हम्म.
आणि मग आज गेलाय डबा आणले नाहीस ना वगं तू असं केय मग मी सग सकाळी कसं पोहे वगैरे खेलत खाऊन गेलते ना हम्म त्यांना पण दिलत ते
ते जास्त भूकच नाही लागत
हा त्यामुळे मग मी काय म्हटलं आता पोहे खाल्लेले आहेत आपण आणि काय मला काय डब्बा नको. हो तुम्हाला काय वाढलं काय देऊ काय पोहे देऊ असं विचारत नकोी म्हटलंय आम्हाला काय वाढलं काय? पोहे काय मग चिलीमिली वगैरे घेतलेले गेले तो पहिला आपल्याला त्याला पहिला डब्यात ठेवला आणि मला आणि आण दिलाय व खा म्हणून तो पण सगळी मुलं म्हणाली. टीचर डबबा आणला नाही का आणला नाही के सगळीच मुलं ळना आलेत अरे बाळ मला नको आहे मी नाशत. आता करून आले म्हंटलं जावा खावा जाऊ तही मग पहिलीला गेला. आता सत्व लागलं बघा त्याला सव्वीस तारखेपासून
पहिलीच्या मनान लच म्हणजे ते लय विचारी मुलगा आहे बघा तु.
होय होय सगळ्यांचीच काळजी करते हा नाही असं नाही. मोठा पण तसा आहे आमची काळजी करतोय सगळ्यांची. खरं एवढी नाही त्याच्यासारखी नाही ते त्याच जास्त कल पप्पांच्याकडे आहे त्यांच्या
समजूतदार पणा ह मोठी मुलं ही बाबांकडेच जास्त असत हम्.
मग त्याला म्हणतात की हा तो बाबा तो त्याच्या पप्पाचा आहे. मग ते आझा म्हणतात ते माझाही बाबा आणि बारकात माझाही बाबा असं घरत असतात सगळेजण.
प्रकार आहे ही म्हणजे एकटीच मुलगी आहे मला पण सगळा चल बाबाकड.
हा हा हा
काय काय उपयोग नाही एवढं सि जर करून.
आपण म्हणतोय फक्त आपली मुलं आपली काळजी घेणार. हे घेणार काही नसतं ते जास्त अस त्यांचं. त्याच्याकडच असते हा आमच्यात पण तेच आहे.
माझी सिडसिड झाली बाबाला काहीत बोललं तर ही लगेच अस खुमाई सारखी कमर हठ प्ांना काही बोलायचं नाही म्मा
हा हा मुलींच भारी असते हा ते ऐकायलाच भारी वाटते.
हम्म नाही ह्या बोलायचं नाही ह्या बोलायचं.
हम् हम हम
आणि आम्ही म्हण तिच्या पप्पांना बसेल तिथं ताड द्यायचं.
हा हा भार आहे की मग आतापासून काळजी करते. हा हा म मम्मीला काय विचारायच नाही काय मग
ह ह. काहीतरी पाहिजेल असलं तर मामा म्मा.
हा हा हा हा भारत हे असंच असते.
आणि मुलींचा शक्यतो जीव बाबावर जास्त
होय मुलींच तेच असते बघा हम्. तर चांगलाय घ्या कुणाची तर काळजी असते नाही लहान मुलांना
तिच्या्या वयाच्या मानानं म्हणजे ती करते ते जास्त काय म्हणत. हा अडीच वर्षाचा
हा मग भरपूर कळते की तिला सगळं द्यायचं म्हटल्यानंतर
हा. काय पोटातच सगळं शिकून येतात म्हणतात की तोच प्रकार आहे तो
हा हा हा आणि आत्ताच्या मुलांना तर लई जास्तच कळते बघा.
हो आपण काय हो काय आई वडील त त्याच्यावर आपण समाधान हो.
होय होय होय अजिबात नाही ह पाहिजेल ते पाहिजेल आत्ताच्या मुलां तिची मेमरी लय शार्प आहे.
आपल्यापेक्षा चार काकम चड म्हणतात तु तशतला प्रकार आहेत.
त्याने आता म्हण आहेच घ्या आयुष्यावर चार चार काकण वगैरे म्हणतात ना तसं इथे.
हा.
सगळीकडेच येत आता आणि घरच्यांना कोणी काय बोलायचं नाही त्या लहान मुलांच्या समोर
हम ते त्यांच्या माइंडमध्येध्ये सेट झालेलं असते.
होय होय.
हम्.
हम्म चालेल हा हा. बरं बर चालेल ठेव का?